इ थांब कुठरी काय म्हणाले बघ फोन कट करू नको लू चाल. हे कच्यावर कॉल हॅलो?
हा बोल.
अ का बीस
कायनश बोलता का तू काय नाही. उद्या येणारच ना तू?
ए आदित्य! मौलाच्या जिंज पन आलाय.
ते आता उचलू नकोस उचरू नकोस.
हा. को जगा को म हॅलो हे नुसत कॉल चालू ठेवायचे असा.
तू काय म्हणाल तुझ बोल.
काय नाही भ ये नरा येऊद्या जेवण द्यायला लागत बघ मला बलो
येणार एक दिवस एक दिवस येणार मग शनिवारैर काम कि
हे नाही बाई शनिवार बाहेर जाणार आहे. ह आमचा ग्रुप
अजून ती मॅगी येणार आहे.
झाली असायन म्हंटल असं.
आकाशने पाच पेजेस लिहिलेत आता
खुश.
तो फयनान्चा कम्प्लीट करून देतो मला डब्ल्यू मध्ये दोन दिवसात त्याच्याकडन घ्या ना.
हा त आणि हात ब रजात
आणि ती उद्या जयु येणार आहे. तिला लिहायला लावणार आहे.
तेवढ राहणार?
हा! ते आमच्या बिचारच राहताय की ते किती राहणार आहे?
अच्छा ते हेच दिसतं. रेड राहणार रे. जयू कोण?
काय म्हंटलीस?
ती दुसरीकडे राहणार का काय?
आहे ग बाई, माझ्याच रूम मध्ये तीन बेड आहेत.
बघ, नाही तर मला खाली झोपायला.
अगं मी एकटीच राहतेय ग.
हे पैसे बिसे द्यायला लागते का?
द्यायला लागते पण, तू काय एक दिवसच येणारेस. एवढ काय? तुमचं कशाला द्यायला लागत?
नाही तर आम्ही असं करू काय सरळ? रात्री बाराच्या पुढे लिहून ह
कशाला? ये बाई खुळी हायस काय? जरा विष चांदी तर पाहिजे विमानगरला येणार आहे. तुम्ही खुळायचं काही आहे ग रात्री. पुढं काय विषय नाही?
हम्.
हम. रात्री असते जेवणार जरी रात्री खाना असत तरी रात्री असते. चालू तुमचं ब्ल्युरिस्ट तुझं ऑफिसच्या तिथं.
हम्म.
एम्बासी
तिथं जायला लागणार व्हय. अवघडच आहे की म्हणजे.
तिथं खायला जायला लागतं गं. जवळ आहे लई लांब नाहीये. तुझं ऑफिस इथनं चालत गेलेस की पाच दहा मिनटात येतं. ते.
हम.
म्हणलं ना तुला जा. आजपासून जा आफिसला.
हम्म अ
हम्म
अंग न
हा.
हम्म हम्म ह्.
ते उगाच च आस खुल्या गत चलतेेवायजे.
हम्. दहा मिनिटं झालीत आ्ही होनयच बस
किती मिनिटं चालते वईज
दहा.
का?
पैसे त्यात
तु झा बस फक्त तीन मिनटं झाली असं दहा
गप बसा असंच म्हणून तर म्हंटलं चालू ठेवायचं नुसता.
ही अनी हाय व्हय त्या त्या तीस लोकांना फोन लावायचा काय माहित नाही ग
मी आस्मी ला फोनच केलो नाही बघ गुड्डी दिदे
आरे कर की बाई
काय सांगू ये म्हण सांगू? ज्यांच्याकडे ऍप आहे त्यांनाच फक्त
तेनला ॲप घ्यायला लावायचं
चालतय की
मग त्याच व्हायला पाहिजे की
रोज अर्धा अर्धा तास कोणासंग बोलत बसू तेझ्यासंग बोलत बस. ए बाबा काल मग तसच करणार वेगवेगळ्याना लावून शंभर रुपये परत आलं नाहीत हा शंबर रुपये पर कॉल व्हय तीन हजार रुपये मिळणार होय
आता आम्ही काय चालू करनाराय, ओळखीच्यांना सगळ्यांना घायला लावतो
का? ते आपल्यासाठी खूप हलक वाटालय लई होय रे, हलकं वाटणा की रे काय हलकं वाटना
हॅलो ग्रिल बसवल नव
बसवाल्यात
झाल्यावर मला फोटो टाक अगं ते इंटनशिप सर प्रोव्हाइड करतोय गं आता मला त्यानं एक सांगितलाय खरं तो म्हणालाय तुला हिंगडी पासून मग ईकडं स्वारगेट लांब पडेल किती दहा हजार रुपये देता येईल. ते आपल्याला नाही तिथं जायला लागतंय
हो नाही बाई मी काय
विचारायला आग तू विचार कि त्या सरांना रिबोट भेटेल का म्हणून
हम्म
हम्म
रिमोट भेटेल का असं विचार म्हणलं ग
काय मेसेज टाकू तुझ्या ओळखीचा व्हय तो
माझ्या ओळखी माझ्या मोहिणीन सांगितल्या मला मी तुला स्क्रीनशॉट टाकल म्हणजे टाकतो मी काय का बोललो तेे कसं तू सांग हॅलो सर आय एम एम बी ए पर्सेंट स्टुडंट इ अवेबल फॉर इंट
पाहिजे की त्याची कंपनी देत्या काय
विचारत कोण कुठल्या हच्यामध्ये पाहिजे त तू त्याला सांग वस डोमेनी यूर लुकिंग फॉर म्मी त्याला बोलले चार अँड फायनान्स मग तो सांगितला असं असं आहे कुठे राहतेस तू तो मला रिझ्युम पाठव म्हंटला मला रिझ्युम अपडेट करायला पाहिजे तितकंच लागतंय ना म किती वेळ झाला ग
तर फालतू कामाचं असंच की ग
क सहा मिनटं झाली
ए बाबा चमच्या भर रक्त येतय आलायस वय
काय झालं..
चमचा बर रगता येत आणि ते ढास चावालाय मला
त्या हर्षवर्धन नं पण अभ्यास केलाय का.
केलाय बाई
तर कसते बघ तुम्हाला. दोन आहेत ते नकोरे एवढं
पुण्यासारखं आहे न्हवं
का अग होय ग होय अफ त्याने केला का अभ्यास..
केलाय सोड म्हणला बई केलोय त्याचा परवा ते आम्ही बँकेत गेलतो कि नाही एक्झाम मध्ये क्वालिफाय म्हणून आलतं आणि नंतर त्यांना मेल आला कि नॉट शॉर्ट लिस्टेड असल तवापासन आजकाल जला असं मूड ऑफ करून बसलाय म पाहिजे जेव्हा मला गरज आहे.
अगं त्याला मी सांगितलेलं ते कोपवर्स मध्ये पण बघूयात. त्या दिवशी इंटरव्यूच. आणि इत पण बघू बघूया, दोन्ही ठिकाणी बघूया काय प्रॉब्लेम नाही. ते तर संपू दे आधी, तुला तिखट लागत नाय लागतय ना तिखट, जाऊदे नंतर करुया.
दिवस जाणार काय ग त्या दिवशी?
मग काय झालं, म त्याचा मॅनेजर ऑन पदी मॅनेज तोपर्यंत तर थांबायला पाहिजे, जर त्यानी बोलले दुसऱ्या दिवशी तर म त्याला थांबायलाच पाहिजे मंडेला बोलले तर अस.
मंडेला.
बोलले तर जर त्या फ्रायडेला नाही झाला मॅनेजर राहून मॅनेजर अव्लेबल नसला. तर मग ते बोलले की मंडे नाही आत्ता म मंडेला त्याला हे करावं लागेल.
आणि मॅनेजरल राऊंड मध्ये काय हाय?
आपल्या रिझ्युम बद्दलच विचारता जास्त काय नस
हम्म.
अस.
कला खतम. झालं, अ काय रे झालं काय आपलं. हा.
काय झाल?
फिरायला जायचं तर कोकात कोकण बंद केेलंय.
गोव्याला जायचंय खरं गोवाच बंद व्हायचा.
अग ती श्वेता कीती फिरत्या गोव्याला-
कसल टाकालं माझ्या- लाईफ कधी अशी होणार हाय.
मी तर माझी कधी होणार म्हणाय लागलो त्यात जेयू मेसेज कराय लागल्या गुरुवारी सकाळी फिरायला जाऊ मी म्हटलं आमची दिदी येणार हाय. म ते स- काय झालं. हा आता बघू-
हॅलो, गुरुवार सुट्टीये, हा.
ह.
सुट्टी आहे उद्या.
नाही का सकाळी सकाळी कुठे तरी जाऊ असं
असं बोलत होती ती. म्हणलं हा बघूया.
हम्म.
बाकी, आमच्या हर्ष ण अभ्यास तर केलाय का?
केलय म्हणला बाई.
हम्, हम्.
विचारते घे आता तो मला फोन करतोय रा- त्री साडेअकरा पावणे
घरातले म्हणालागले एवढ्या रात्री कोणाचा फो फोन् येतात?
बग की, हे दिवस भर हिंडतय कुठे तर कामाला जातय आणि काय करतोय वाडतं आणि रात्री साडे अकरा वाजता फोन
घरातली काय म्हणार एवढ्या रात्री कोण फोन करते, उगच आपल्या घरातल्यांचा हिचा श्रेयांचा फोटो पाठवलेल काय ग?
कुणाचा? नाही रे कसला? हा
मला पाटवल्या ठेवलेली म्हने हॅ ते काहीतरी तरी सेकंड मंथ अनिव्हर्सरी.
नाही सांगितलं तुम्हाला? काय? फर्स्ट मंथ एनिवर्सरीच? कुणाच? तुम्ही पण ठेवलेला काय? त्यांन पण ठेवलेलं
त्यानं अभिषेक वेट असं ठेवलाय. तिनं वेट पूजा ठेवल्या. थांब एक मिनट ते झालं. दहा मिनटं ठेव ठेव ठेव थांब बाई ठेव.